हॅलो.
हा येतोय आवाज?
हा येतोय आहे.
हॅलो ह बोला, बोला झालं जेवण?
हो झालं. तुमचं?
झालं बाबा माझा आज उपवास होता.
कसं च स्वामिनचा का?
हा स्वामींचाच करते मी अन नेहमी करते मी. नेहमीचे गुरुवार आहेत माझे.
मी नाही धरत कुठला उपवास मला नाही सणहोत मी अ ते गुरुवार असतात ना फक्त ते आणि श्रावणातलं सोमवार हेच करते. ते श्रवणा समोर धरते तरी पण मला त्रास होतो मग मी काय खिचडी वगैरे काय खात दिवसभर उपाशी.
ह
लगेच पित्त्याचा त्रास होता अहो मला.
मलाही पित्ताचा खूप त्रास मला तसे साबुदाणा वगैरे खाल्लं ना माझं डोको दु
हा आणि तेे अ वरवीची खिचडी पण चालत नाहीना. सोमवारच
तेच ना कृष्ण तो माणूस वेगवेगळ्या गोष्टी आज आम्ही साबुदाण्याची खिच साबुदाण्याची खिचडी केली. आणि आणि सासूबाई त्यांना चटणी केली. लाल तिखट
आमच्या मम्मीला म्हणलेलं रात्री खरडा कर रात्री म्हणजे समजलं अहो पाऊस एवढा पडत होता ना पाऊसात म्हणजे अस पाऊस पडायला लागला का नाय काय सुचतच नाही आहो. काय करायचं अनं काय नाय घरातली कामं पण करू वाटत नाहीत अणि सगळं असं रदाळ्यागत होऊन जात.
मरगळ्यांस
आळस आल्यागत काय करूच वाटत नाय.
तेच ना आपला पहिला कॉलही असाच झालं बरं का ओ आता प काल परवा केला ना त्याला पण आपला असंच झालं होत माझा कॉल झाला तुमचा झाला.
हो न
हो मी केला ना आपण दोघांचा झाला ना तेव्हा पण आसाच झालं ते पण कटच झाला होता. म्हणजे काय दोन तीन मिनिटातच कट झाला होता ना लगेच तुम्ही मला केला काय मी इकडनं बोलतेचये म्हणून कट झाला.
आणि हे बो तसच झालं यां कॉलच ही तसच झालं. जाऊदे चल असं बी ये काय महत्वाच नाय याच ना फक्त व्हायला पाहिजे ग
पण असं नाय कराय पाहिजे दहा मिनिट आम्ही बोललोय ना आमच्या आम्हाला दहा मिनिट तरी दया.
दहा मिनिटं द्यायला पाहिजे ना. आणि असं नाय की बिना व्हॅल्यूच बोललो होतो कायतरी कामाचच बोललो होतो.
हो आणि तसं नाय आता बाकीचे बघताय ना कसे पण बोलतात. असं नाय की कामाचच बोललं पाहिजे किंवा काय आता काल त ग्रुप
पंस
वर मेसेज मेसेज केलेला की, अ एक लेडीज आहे प्रस नल गोष्ट विचारत असं पर्सनल गोष्टी आपण कोणत्या ही विचारू शकतो अस न तस आत पर्सनल म्हणजे पर्सनल तिन विचारलं आणि सांगितलं पईन त्या ग्रुप मध्ये की काय काय बोलले म्हणून
आहो पण मग मला एक सांगा तुम्ही तुम्ही पर्सनल देणार नाय पर्सनल देणार नाही ते पर सनलच करणार तरी काय असंही तुमचा मोबाईल तिथे नंबर ऍड ये. तुमच्या मोबाईलवर सगळे मी सांगते काय लोकेशन तुम्ही कुठ राहता ते सापडल जात तुम्ही पर्सनल देत
तिशा शिवाय तर काम तर चालू होई ना लोकेशन कंटिन्यू चालू ठेवाय लागतय. आपण पाच मिनिट जरी बंद केल ना तरी पेमेंट तरी येई ना नायतर टास्क तरी व्यवस्थित होईनात.
म म्हणजे तुम्ही हाच विचार करा ना की एवढे सांगतात की बुआ म डिटेल द्यायची नाही डिटेल द्यायची नाही आपण कुठे राहतोय हे तर त्यांना बिनं सांगायचं बिन सांगायचं बिना सांगायचं तिदे कळतय आपलं
आ
म मग कशाला एवढा इश्यू करायचा या गोष्टीचा माझं असं मत हाय. आणि कोण काय करणार ये लेडीज लेडीच काय करणार ये तुम्हीच सांगा बरं
ह आणि काय हो हे कार्या ऍपचच त्यांना जमाना झालय काय ते मोबाईल इन हॅक करत बसणार आहेत.
मं! आता हे कार्या ऍप च ही. सगळ्यात बेस्ट ऍप आहे घरी राहणाऱ्या महिलांसाठी. मिळतय काहीतरी काम तुम्ही-तुम्ही मी म्हणते ते एज्युकेटेडना सांग तुम्हाला काही येत
तुम्हाला माहित आहे घरी बसणाऱ्याच जाऊ द्या म्हणू बाहेर सुद्धा जॉबला जात्यात ना लेडीज ज्यांचे-ज्यांचे स्वतःचे व्यवसाय आहे. त्यासद्धा ह्या ग्रु ऍपवर काम करत्यांत पण त्यांच्या तर अकाउंटला किती पेमेंट असेल?
म! न एवढं काय हे करायचं असत असं.
लयी काही काही लेडीज म्हणजे वेगळ्याच आहेता.
हूं न मी अशा मुली ला. मी आता चार पाच च लेडीच गाठल्या आहेत ना त्यांच्याशीच बोलते जास्त नाही उगीच काही करत बस कारण बगं मी माझ आता माझं असं मत हे. आपल्याला त्यांनी जॉईन केलेलं आहे, आपल ऑलरेडी त्यांनी बँक डिटेल घेतलेल्या आहेत, आपल्याकडन नंबर घेत लेला आहे.
हो आणि न नंबर तर नंबरला त सगळीकडे आधार कार्ड ए कच असतय तुम्ही लग्ना नंतर चेन्ज करा, किंवा लग्नाच्या आधीच टाका नंबर एकच अस तो ना आधार कार्ड ला.
म यात एवढं काय आहे बरं तुम्हीच सांगा? आपलं नाव नंबर कोणी विचारलं त ते आपण काय आपल्या घरी येणार हेत काय राहायला असं बोल तांना ओळख वाढते दोन शब्द जास्तीच्या विचारले जातात ना समोरच्याला. असं. तुम्हाला बोलताना जर मी सांगितलं हा मी नाशकाची, मग तुम्ही काय सांगणार हा मी साताऱ्याची. बरं मग त्याच्यावरन मग तुमच्या साताऱ्यात काय छान आहे, काय नही हे विचारेल ना मी तुम्हाला. तुम्ही पण तेच विचारणार ना, बोलायला विषय सापडतो ना काहीतरी.
हा ना.
असं होत ना काही लेडीज
आणि नाव सांगितलं म्हणून नाव तर सगळं निघतय का?
तेच ना इन जनरल विचारलं कोणीतरी कोणी का असेना माहितीसाठी नी तिच्या माहितीसाठी मी विषय वाढवण्यासाठी विचारलं असेल असं. हॅलो!
हां!
विचय हा, हा विषय वाढवण्यासाठी विचारलं असेल असं. आजीकड आजी काून घे ब आजीकडनं घेऊनचा फार हट्टी आता ते पोर ऐकतच नाही अजिबात.
हो लहान म्हटलं की तसच होत.
तुम बॅगेच्या बुक.
हे लहान मुलं ऐकतच नाहीत.
नाही.
आणि ते आपण बळणं फोनवर बोलत असली बळणं जास्तच करतात.
ती बलात्कार झाले. आता त्याच्याकडे मी अ व्हाईट कलरचा ब्लॅक ब्लॅक पेन दिलेला आहे मार्कर त्यांनी बुक दिलेली त्याच म्हण माझीच बुक आणली दिदीची नको आणू. बघ य चळकर आता माझीच बुक आण माझ्याच बुक वर करायचं अता. आत पेन्सिल वगैरे पकडतो पेन्सिल पकडतो ए बी सी डी म्हणतो. राईम्स म्हणतो मंत्र म्हणतो. ना दादा? सगळं बोलतो म्हणतो. मी प
गेल्या वर्षीपासून शा कॉ बालवाडीत जातो का आत्ताच जाय लागलाय?
याच वर्षापासून आताच दोन महिने झाले ना त्या
किती महिन्याचं आहे किंवा काय?
एक दोन महिन्याचा न सहा तारखे लागत तीन वेळा मी मारत तर तीन महिन्याचा झाला तीन वर्षाचा झाला.
होय आमचा सर्वज्ञ आता तीन वर्षाचा झाला या सहा तारखेला. तेरा सॉरी.
हा सगळं बोलतो मंत्र वगैरे सगळ्या गोष्टी करतो खाण स्वतःच्या हाताने खातो. सगळं आणि त्यातजून त्याचे कपडे बदलण्यापासून उठण्या पासून तो अंघोळ वगैरे ब्रश वगैरे सगळं व्यवस्थित अस नई - - किंवा त्याला हेच पाहिजे तेच पाहिजे काय नाही.
हुशार आहे. तसा - -
हा आणि खाणं पिणं तर जाऊच द्या अभ्यासात भी त्याला एकदा कोणती गोष्ट सांगितली ना लगेच लक्षात राहत. स्कूलचा स्कुल मध्ये काय सांगितलं काय नाही ते घरी येऊन सांग पा मी त्याला दुसरी जुनी बुक आणून दिली ना त्याच म्हणण कायही काही माझी बुक आहे का म्हणजे मला जुनी बुक आणून दे दुसरी.
माझी बुक आनून दे म्हणे मला म्हणे.
हा आणि कसं होतं की आपल्या बाळंच आपल्याला समजत आमची सर्वज्ञ पण असा बोल - - बोलायला कणी मला आता समजतच नाही ना की काय म्हणतोय तो? मंग माझी बहीण सांगते की हा त्यो असं म्हणतोय तसा म्हणतोय. काही काही गोष्टी समजतच नाहीत.
पोरांच राहतातस मा याच याची भाषा बऱ्याच पैकी यांना बी म्हणजे आमच्या घरात सगळ्यांना समजते पण मग आमचं घरी कोणी आलं नाही त्यांना नाही समजत. एव्हन त्याची बहीण आहे ना आमच्यापेक्षा त्याच्या बहिण ला त्याची भाषा जास्त समजते. माझ्या मुलीला.
ती आम्हाला एक्सप्लेन करते अगं मम्मा ते ते नाही सांगतोयतो हे मागतोय तो तुझ्याकडनं. अग आजी हे नाही सांगतय तो म्हणजे ती आम्हाला सांगते तो काय सांगतोय ते.
हा लाहान मुलाना लगेच समजत ना.
तिला ती फार आहे त्याचवाल ती पहिल्यापासून त्याचीवाली भाषा ओळखतते ती काही बोल ना. तरी तो आम्हाला ती सांगायची मम्मा हे नाही ग तो असं मागतोय. ते दे त्याला अन त्यांन सांगितलं हो मम्मा हेच मागतोय मी. असं सांगता तो याच्यावर
स्कूलच्या बॅगेमधी तुला टीचर बोलतील ना तुला होमवर्क दिलाय का? या पेनने ने लियायचं मग पेन्सिलने लियायचं स्कूलच्या नक्की त्याला कॅप लाव त्या लाव त्याला खराब होईल तो पेन लाव कॅप ओके मम्मा लागत नाही का ते तू मार करे ना तुझ्याकडनं नाही लागणार दाबला दाबावा लागेल बाकी काय म्हणता अजून हा दे हॅलो बाकी काय म्हणता अजून?
काय नाही आरामच चाललाय करमत नाही आता घरात एकटीला तरी इथे टीव्ही आहेत त्यामुळे काय वाटत नाही तिथ असं बोरिंग वाटायच हित नाहीय काय वाटत सो कळतच नाही दिवस कधी जातोय कधी उग
मी बोल मी बोलल ना बाकी काय म्हणता तू लगेच बाकी काय म्हणता विचारत
होय ना
रिपीट, रिपीट हम्मं
चला मम्मा कडन नीन करायची ना आपल्याला असं सांगतो टिफिन नाही भर टिफिन पूर्ण खाऊन घ्यायचा तो चालेल चला हो चालेल हा बाय